हॅलो हॅलो हॅलो
अवाझ याटो का माझा
ते मा्हाझ
येत येत
तुमच खूपच आ आवाज कमी येतोय.
हो मला पण खूप आवडतं मे
तुमची आवाज मला येतच नाहीये. तुम्ही यता मोठ्यानी बोला मग आता.
हॅलो.
हॅलो.
येतेय का अता.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
अता येतोय.
नाय तुमचा आवाज खूप कमी ये तुमच काही प्रॉब्लेम आहे का तिथं.
हाय
हेडफोन तर नाय लावलयं. हॅलो. तुम्ही ना तर तुम्ही थोडासा ते जोरात बोला मग.
हो जोरातचं बोलताव आता येतयं का म्हणलं.
मला तुमची आवाजच येत नाय.
कट करून लावतो ठीक आहे.
कट नका करा मग तुमच एक अ हॅलो
काय झाला.
पर तुम्ही ना मी एक काम करते मी ना ए जगा बसते मग तुम्ही बोला.
हो.
हॅलो हा सांग.
येतोय आवाज येतो. हॅलो येतो का आवाज आता.
हा मी असंच बोलते मग तुमची खूप कमी आवाज आहे. म मी प्रयत्न करते. हो कशास तुम्ही.
नमस्कार.
नमस्कार.
अ काय करताय तुम्ही आता.
आता काय नाही बसले होते बस आता संध्याकाळ झाले तर चहाचा टाइम झालाय त चहा ठेवलेली होती तुमची झाली चहा.
आज फोन करावा म्हटलं.
हो तुमची झाली चहा.
हो आमचे झाले ते दिवाळी येणार आहे का नाही तर ऑनलाईन शॉपिंग करायच म्हटलं.
हो मी पण मी मी जास्त ना त्याला महत्व नाही देत ऑनलाईन शॉपिंगला मला ऑनलाईन शॉपिंग नाही आवडत मला जास्त तर जास्त मला ऑफलाईन शॉपिंग आवडते की खुद मी आप स्वतः जाऊ बाजारमध्ये मार्केटमधी तिथं जाऊन मी मला तिथून कपडा घेतले मला ते जास्त आवडतं. मला ऑनलाईनची शॉपिंग नाय आवडतं. तिथल्या आपण काही ऑर्डर करू. मी दाखवतात काही आपण ऑर्डर करू, तर घरी आला की, कलर वेगळा ते दाखवतात वेगळा कलर आणि ज जेव्हा ते घरी येतो आणि ते क ते कलर त्याचा दुसरा असतो आणि
आपण ज्यांना माह त्यांना माहित आहे की आपण ऑर्डर के तर ते कर तसच येणार म्हणून प्रत्येक कपडे तस नाही येणार जस आपण ऑर्डर करतो तस
हो कलरच खूप ते ना ते वेगळा पण ते कलर असतो, जेव्हा मी ना एकदा मी ना आपल्या मुलीसाठी मी फ्रॉक ऑर्डर केलीती दाखवली खूप छान कलर होता त्याचा ना बेबी पिंक कलर होता जेव्हा ते घरी आला तो- कलर एवढा घाण कलर होता ना, मला मला आवडलाच नाही तो कलर, माझी मुलगीला पण नाही आवडला तो कलर, ती म्हणते म्मा हे काय कलर आहे का त ती म्हणते मला तेच कलर पाहिजे जे तुम्ही दाखवलं होत मला कलर बेबी पिंक मग त्याला मी त्याला रिटन केला त्याला त्या ऑर्डरला मग ते तेच मी विचार करत ते ना की, काय फायदा म ऑनलाईन शॉपिंग तर आपल्या खु जाऊ स्वतः जाऊन दुकानातून बघून ते सगळं ते जस आपण ना एक बारीक बारीक गोष्टी असतात. ते पाहून ते आपण स्वतः घेऊ शक शकतो, बाहेर जाऊन बाहेर जाऊन-
नाही फायदे तर फायदे तर भरपूर असतात जसे की, कमी कमी नामात मिळेल आणखी आपल्याला बाहेर जा्यावं लागत नाही, आणखी फ्री डिलेवर्ह पण राहते तर आपल्याला त्याचा खर्च पण द्यावा लागत नाही, आणखी आपण मल्टीपल प्रोडक्ट सर्च करू शकतो जस की, दुकानात आपण मल्टट स्नाॅपट तर आपल्याला एच जागेवरून सगळ्या काय भेटु शकतो. आपल्याला शॅम्पू हवं, कपडे हवं, कोणती वस्तू हवं या किचनची-
हो.
तेल्या दुकान म्हण जा लागते फायदे तर भरपूर आहे.
हो पण फक्त हे ना की, फायदा तर हेच हे ऑनलाईन शॉपिंगचा तर जे लोक असतात, जे अ मतलब जे लोक असतात, जे बाहेर जा- जाऊन त्यांना जाऊना भेटत ते ते काफी ते असतात म्हणजे नाही का, ओल्ड ओल्ड लोक असतात. त्यांच्यासाठी- चांगले की हा त्यांना घरी बस- सगळं भेटणार पण जे जाऊ शकतात, बाहेर जाऊ शकतात यंग पीपल ते जाऊ शकतात ना, बाहेर तर मला हेच म्हणायचं की तुम्ही ऑफलाईन शॉपिंग करा, करा आणि ऑनलाईन शॉपिंगला एवढा महत्त्व नाही, नका दिऊ.
नाही तसं गरजेचं नाही आहे की, जे ज्यांना जात आहे ते तेच जाऊ शकता, म्हणून पण ऑनलाईन शॉपिंग केल्यानं वेळ वगैरे आणखी बाहेर जे पॉल्युशन वगैरे राहते, जे ऍक्सिडेन्स वगैरे होते त्याच्या वाचण्यासाठी खूप चांगला आहे, म्हणून लोक ऑनलाईन शॉपिंग करतात आणि घरी बसून त्याच्या फायदा मिलतो.
हो तो पण आहे, पण हे पण आहे की, ना हर हर एक चला एक साइड पॉइंट असतोच कि, डिसएडव्हांटेज आणिएडव्हटेज हे दोन्ही वस्तू हे दोन्ही असतच आता ऑफलाईन- पण एक ऍडव्हांटेज अस डिसडवटेज असतो की, कधी कधी आपल्याला ना दुका आपण जे आप आसपासच्या दुकानामध्ये जातो मार्केट म जातो. ती आपल्याला काही भेटत नाही की, तस ऑनलाईन शॉपिंग म दाखवतात मेन म्हणजे जसा ट्रेंड चालला असतो, कधी कधी आपल्याला नाही भेटत, तो आपले मार्केटमध्ये नाही भेटत, तो आपल्याला फक्त ऑनलाईन शॉपिंगमध्येच भेटत, तो ऑनलाईन ॲपवरतीच भेटतो मग ते असतो की, आपल्याला कधी कधी करायलाच लागतो की, ऑनलाईन शॉपिंग पण आपल्याला करायच लागते पण हा आहे की हार एक हर एकचा ना एक साईड इफेक्ट आहेच की, हा त्याचा हे डव्हांटेज आणि ह्याचा डिसएडवांटेज आहे तर म मला तर असंच वाटतं, मी तर जास्तीत जास्त मी हेच कोशिश करते, की मी ऑफलाईन शॉपिंग करा मी तर सगळ्यांना हेच म्हणते की ऑफलाईनच करा. ऑनलाईन करायची ते आपल्याला आता ते काही गरज नाही, आहे की ऑनलाईन शॉपिंग करूया.
पण मला ऑफलाईन- ऑनलाईन शॉपिंग म एक एक खूप आवडते की ऑनलाईन शॉपिंग मध्ये आपल्याला रिप्ले स करता येते आणखी काही किती पण वेळे रिप्लेस करता येते, आणखी जर ऑफलाईन शॉपिंग करावी तर आपल्याला रिप्लेस करता येत नाही, खूप जागी तर असं राहते की. आपण दुकानाच्या बाहेर गेलो ना आपल्याला गत आपल्याला गलत प्रोडक्ट भेटला या आपल्याला गलत झा चूज केला तरी पण ते अर्ध्या घंट्याच्या अरर पण वापस घेत नाही, जर की ऑनलाईन शॉपिंग मध्ये भरपूर दिवस झाले, तरी पण सेव्हन फिफ्टीन डेज म ये वापस घेऊ शकतात, हे गोष्ट मला खूप आवडते.
हो, हे हे तर आहे बरोबर आहे. बरोबर पण मी तर मी तर मी सांगू का माझा मी प तर हेच बघते- मी त्यांना हेच बोलूनच बाहेर निघते दुकानातून. कि काय झालं काय डॅमेज निघालं तर मी परत येणार, अग ते म्हणतात तर नाही, तुम्ही इथच बघा इथच बघा मग. तथ पूर्ण तसल्ली आपली करून घेते कि हा इथ काहीतरी आहेा नाही ना डॅमेज तर नाहीये हा अग डॅमेज नाहीये तर मी त्यांना बोलूनच निघते की हा माझी मुलीला पस पसंद नाही, आलं तिला कलर नाही आवडलं, तर मी परत घेऊन येईन फक्त कल कलर बदलायला. या तिला ते हे तिला तिला साईज नाही आलं, मग मला मोठ पाहिजे का छोटं पाहिजे अजून ते हे मी बोलूनच बाहेर निघते दुकानातून. जे म्हटले की नाही नाही तुम्हाला आता तुम्ही घेऊन. चाललंय तर तुम्हाला आता तुम्ही परत नाही येऊ शकता. मग मी ते घेतच नाही म्ह तुमच्याकडे तुम्ही ठेवा मला नाही पाहिजे, पण खूप दुकान असतात की ते म्हणतात, कि हा कि तुम्ही घेऊन जा काही अर्ज नाहीय तुम्ही घेऊन. जा तुम्हाला जे लागत की हा तुम्हाला वाटतं की कलर.
त्यांची रिसेल व्हॅल्यू वाढते ना मग त्याच्यान. आणखी काही लॉस वगैरेला तरी पण ते घेत नाही, कारण की त्यांना वाटत की आपला कपडा खराब आहे, तर ते वापस घेऊनचा लॉस आहे म्हणून ते घेतच नाही.
हो.
करत हे गोष्ट मला खूप आवडते.
ह ते तर सगळे आपले आपले इथे विचार आहेत, सगळ्यांचा आपलापला विचार आहे. कुणाला ऑफलाईन आवडत, तर कुणाला ऑनलाईन आवडत.
तसं ऑनलाईन मध्ये.
ऑनलाइन वर जस का. लोटस सगळे ब्रँड आपल्याला भेटतात, आणखी खूप कमी प्राईज मध्ये भेटतात, आणि ओरिजिनल पण मिळतात.
हो हो.
हॅलो
हॅलो हा हा मी ऐकते ना.
आणि ओरिजिनल पण म्हज निशा जारा. हे सगळे खूप सारे ब्रँडस आहे आणखी आपण. ओरिजनल गण्यासाठी तर ते खूप महाारगा. मिळू शकते हे गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल.
चालेल चालेल परत आपण ह्याच्यावर ब बोलूया, मला तुमच्या संघ बोलायला खूप चांगलं वाटलं धन्यवाद.